हॅलो हा आवाज येतेय का हा आवाज येतेय काय म्हटलं
हा येतोय येतोय माझा येतोय आवाज
हा येतोय येतोय.
हा काय कशी आहेस बरी आहेस काय?
हाय बघा आता आहे जरा बरं
हा हम्म स्वयंपाक तेन आवरला काय नाही आता स्वयंपाक आवरलं थोडंफार थोडंफार नाही करायचंय
हो हो माझा पण आता म्हणजे स्वयंपाक संध्याकाळ आज काय केला नाही मी
हा हा हा
मम्मीकडं आहे आज म्हणजे संध्याकाळच स्वयंपाक वगैरे कसं भाकरी वगैरे जमत नाही ना त्यामुंळ काय भात वगैरे फक्त करतो भाजी वगैरे चालत्या भाकरी चपाती काय असलं तर तेवढं मम्मी कर त्या
होय हम्म हम् हम्
हा म्हणजे कसं जमत्या तसं अजिबातच नाही असं नाही पण ते परफेक्ट मध्ये आणि जरा अस हे असते की
हा होय जरा कसं आहे भाकरीचं असं मळल ना हा
हा
चांगलं चांगलं आपण असं मळलं ना असं भाकरीला एकदम चांगलं असं मळलं ना भाक करीला असं एकदम प्रॉपर असं मळल ना भाकऱी अशी गोल येत्या चिरत नाही काय नाही असं होतय ते गरम पाणी कोणकोण टाकतय म्हणजे लई हा
हा चिरत वगैरे काय नाही गोल वगैरे पण होत्या
हा
फक्त ते जरा भाजताना तसं जरा कडक होत्या किंवा असं मग जरा फुगत नाही असं वगैरे होते.
असुदे होतंय हळूहळू.
आणि कस मान हा माणसांना भूक लागलेली असताना दिवसभर काम करून.
होय होय मग काय.
मग ते कुठं उगच तसलं घालत बसण्यापेक्षा हळूहळू कधी कधीतर शिकायचं आणि करायचं.
हो होतेच एकदा शिकलं ना काय बा प्रॉब्लेम होत नाही मग.
होय म मम्मी वगैरे गावाला गेली की कसं असतेच ना मग सगळं माझ्याकडेच असतय
होय!
त्यावेळी खात त्यावेळी खातेच जरा मगं त्यावेळी पण सवय होत्या कंटिन्यू दोन तीन दिवस केलं की मग येतय व्यवस्थित.
हा दोन तीन दिवस कंटिन्यू केले ना मग चांगले येते भाकरी. ते कस आधी मधी मग सोडलं हे विसरलं तर मग ह्यो प्रॉब्लेम होतोय कंटिन्यू आपल्या हातात असेल ना मग जम
हो तशी तरी पण मी मला वाट ते सहावी सातवीला असल्यापासूनच करायला म्हणजे जरा एक एक एक एक करायला शिक एक छोटी छोटी छोटी करत करत आता जरा जरा जमत्या तशी
होय काय लवकर शिकल्यास की स्वयंपाक तेन हळूहळू.
व्हय, मला आवड आहे तशी म्हणजे कायमच असं काय तर असं नवीन करू वाटलं किंवा मम्मी वगैरे स्वयंपाक करत असली माई इच्छा झाली की मम्मी मी हे करू मम्मी मी ते करू काय म्हणून जायचं जवळ
हो मग काय ते बघू
होय स्वयंपाक जरी करत असलीत तरी समोर बसत होतो मी जाऊन ती कशी करत्या काय करत्या असं. मम्मी मला म्हणायची आतापासूनच एवढ्या लवकर समोरू येऊन बसतीस उद्या मोठ झाल्यावर सगळं हेच करायचंय म्हणायची.
होय मग काय बरं नको वाटतय तिथं किचन मध्ये जायला नको वाटतय.
हा ते म्हणजे ऍक्च्युली आता कधी तर मम्मी अस साड दहा दिवसांसाठी वगैरे गावाला गेल्यानंतर माझं तसच होते आठ दिवस सगळं काम लागलं की मग परत नको वाटते मम्मी एकदा आली की परत मग मी कोणत्याच कामाला हात लावत नाही.
हो मग काय नको वाटते हम्म.
मला म्हणत्या म सवय कशी होणार तुला. तब्येतच बिघडत्या माझी सगळं काम एकत्र लागलं की आजारीच पडतोय मी
तेच की आता मम्मी परत परत जरा प्रॉब्लेम होते मग परत सगळे आपल्यालाच कराय लाग ते ना घरातलं
होय तरी हे सगळी कामं येतेत म्हणून बरं हाय काय येत नसत वगैरे तर म लय अवघड झालं असत.
सगळे येते म्हणून तुला बरं हाय नाही तर मग लय प्रॉब्लेम होते परत. आता हळूहळू शिकत्यास ते चांगलं हाय उलटं हम्म.
होय की. स्वयंपाक वगैरे असतय ते स्वयंपाकात म्हणजे मम्मीपेक्षा, मम्मी म्हणतीया माझ्यापेक्षा चागलं तूच करत करत जा म्हणत्या ते आणि. होय, जरा कसं हाय तब्येत माझी खूपच बारीक आहे ना.
हा.
म त्यामुळे जरा एकदम ते स्ट्रेस आल्यासारखं होतय सगळं. ते करायचं म्हणल्यात म्हण.
होय ना, ते बरोबर आहे ते, एवढं वर्क करायचं म्हणल्यावर आणि बारीक तब्येत म्हणल्यावर जरा हे होत ना ते, अशक्तपणा आल्यासारखं तेन संगा हे होतय
हम्, तरीपण करतोय सोडा सवय पाहिजे म्हणते मम्मी सगळ्या कामाची.
होय, माझी मम्मी अशीच म्हणत होती बाई.
हा, ते बघितलं तुमचा डीपी. तम्ही पण म्हणजे तब्येत तशी, तुमची पण जरा बरी, नॉर्मलच.
ह, ते होय, ती जरा साडीत जरा दिसतय तर, ड्रेस मध्ये लईच बारीक दिसतय.
हो काय.
होय, ड्रेस मध्ये जरा बारीक दिसते, साडीत जरा गुबगुबीत दिस तय, म्हणत्यात सगळी साडी, कारण मी साडी कधी नेसत नाय, साडी जरा बरे दिसतीया म्हणत्यात.
होय
हम्म.
आता कस ते, तुमचं आता लग्न वगैरे झालंय त्यामुळे एवढ आणि आमचं कसं कॉलेज, कॉलेज वगैरे जरा, अप डाऊन मुळ जरा स्ट्रेस टेन्शन हाय खरं ते, परत धगधग असते ना.
हा, हा तेच की, त्यामुळ हे होतंय
कुणाचं व्यवस्थित टाईमिंग वगैरे नसतं
मी मी पण कॉलेजमध्ये असताना अशीच होतो तुझ्यासारखीच बारीक होतो एकदम असं. आता जरा त्यातल्या त्यात फरक हाय
होय मला सगळे म्हणत्यात किती बारीक आहेस किती बारीक आहे. मी म्हणतो जरा. थांबा म्हणतोय कॉलेज होऊ दे मग जरा बघतो तुमचं तब्येतीकडे मावशी. तर माझी सारखी म्हणत्या.
होय नाही बा मला पण सगळे असेच म्हणत होते आणि अजून पण तेच म्हणत्यात.
आता आपल्याला जेवढं म्हणजे तस म्हणायला गेलं तर बारीकच तब्येत बर म्हणाय
बरी तर त्यातल्या त्यात जरा बरी हा त्यातल्या त्यात जरा बरी पाहिजे तर मी आता बारीक लोकं पण सगळं खात्यात पण त्यांच्या अंगाला लागत नाही ना हा त्यांचा प्रॉब्लेम आता शरीरदृ शरीरसृष्टीेच अशी असल्यावर मग काय करणार ना माझी बहीण पण सेम अशीच हाय एकदम बारीकच हाय सगळं तुझ्या तू बरी म्हनशील तिला एक लहान मुलगाय तिला एक लहान मुलगाय एवढी बारीकाय ती म्हणजे तुझ्या सारखीच आहे बगं बारीक
हम्म
हम् लय बारीकाय
ते माझ्यासारखंचाय ते मी खातोय मला सगळी म्हणत्यात एवढं खात तीस तरं खाल्लेलं कुठं जातय म्हणत्यात माझे केस लांब आहेत ना अशे जाड लांब केस हायत मग म्हणलं मी सगळ केसांनाच जातंय माझ्या
माया भहिनीच बी तसंच हाय केसं लांब लचक हायत तिजी लय बारीक लोक तसच असतय. तरी त्यातल्या त्यात मी जरा तिच्यापेक्षा बरी हाय म्हणायच.
होय ना
आणि कस आता अ जाड लोकांच कस प्रॉब्लेम असतय त्यांना. डायटिंग करायला लागतय. व्यायाम करायला लागतय‌ पत्य पाणी पाळायला लागतय. अस हे खायच नाही ते एक खायच नाही. आणि बारीक आपल्यासारख्या लोकांच बारीक लोकांच कस आहे की काय पण खावा तुम्ही, अंगालाच लागत नाही ते.
होय कि काय खाल्ल तरी चालतय काय अस कुठली अशी गोष्ट नसत्या कि हा हे खाऊ नका ते खाऊ नका. जेवढ खाईल तेवढ चांगल ते. म्हणून सगळंच खायला लावत्यात. आणि चटकन उ
हाय ना
होय चाटकन उठायला येतय. बसायला येतय. पटापटा काम आवरता येतय. जाड माणसांच कधी उठणार
आणि दम लागत नाही काय नाही. जाड माणसांच कधी उठायच आणि हे करायच आणि ते करायच होत
होय की निवांत आपल सगळ.
मग काय सगळी म्हणत्यात अस आता हाय तस बराय. बारीक हाय तस चांगलाय. हो सकाळी उठा फिरायला जावा. हे तर काय आपल्याला जमत नाय. झोप आपल्याला किती प्यारी असते.
हम्म त्यामुळे हे उठण आणि गरम ज्या लोकांच कस काय गरम पाणी प्यायच. लिंबू पिळायच. हे आपल्याला काय जमत नाही. मग आसल काय नाही गरम पाणी प्यायच हे ते लय जाड लोकांच लय प्रॉब्लेम आहे. आपण बारीक लोकांच कसाय जाड होवु पण शकतोय. आणि बारीक पण होवु शकतोय. आपल्यात ते आहे पण जाड लोकांच कसाय एकदा की जाड झा
घेतल जरा जरी टेन्शन घेतल की
हा माझ म असचय. कमी जास्त कमी जास्त होतय. खर मी अशी जाडच होत नाय. कमी जास्त जरा तेवढंच नॉर्मल आता माझ फिफ्टी आहे ना फिफ्टी. म फोर्टी एट होतय अस होतय माझ नॉर्मल अस.
होय तेवढच पाहिजे.
हा तरी मग हो डॉक्टर म्हणत्यात तुमच्या म्हणजे माझ्या उंचीच्या मानानं आपल्या उंचीच्या मानानं वजन फिफ्टी फाय पाहिजे अस. खर माझा आता अ फोर्टी नाईन आहे ना. मग ते उंचीच्या मानान तेवढ जास्त पाहिजे अस म्हणतात.
ते ते पण बरोबर आहे. ते सांग उंचीच्या मानान जेवढ वजन असल तर ते फिट नेस मध्ये आहे बरोबर बसत.
फीटनेस येत ते खर नाही. आपण आ फिटनेस आहे. खर जाड झाल न हे खायच नाही. ते खायच नाही लई प्रॉब्लेम होतय. आता आपण काय पण खाऊ शकतो. व्हय किती पण म्हणजे अस काही सुद्धा नाही. काय सुद्धा प्रॉब्लेम होत नाही. काम पण किती पण करू शकते आपण. काम पण तस जाड लोकांच नाही ना कामाच ते अवघड होते जाड लोक
आहे जे आहे ते चांगलच म्हणायच.
हा हे तल जाव तू जरा त्यातल्या तरी वाढू शकत्यास बग.
हो आता कॉलेज संपल की वाढवायच. जारा लक्ष द्यायच तब्बेतिकड. कस आता जरी द्यायच म्हणला तरी ते कॉलेज मुळ दगदग वगैरे होत्या आणि परत आहे असं.
आता लास्ट इयर लाच काय थड इयर सेकंड इयर ला आहेस.
नाही नाही आता लास्ट इयर एकच वर्ष राहिले एज्युकेशनच पीजी ला पीजी.
हा हा होय काय.
तेवढं झालं की झालं मग.
होय झालं मग मग जॉब तेन मग काय. करायच असेल तर इच्छा असेल तर जॉब देन मग करायच.
हो ते करायलाच पाहिजे की.
होय मग आहे होय एवढं शिकलंय म्हनल्यावर. जॉब परत करायला पाहिजे आणि चांगला भेटणार जॉब तेन तुला.
मग काय सगळे म्हणतात प पप्पा पण म्हणत्यात जॉब केल्याशिवाय लग्न करणार नाही त्यामुळे जॉब जॉब शोधायच्या ना लागायच.
होय मग काय जॉब केला पाहिजे. शिकले म्हणल्या वर जॉब केलंच पाहिजे.
होय.